हॅलो
हा आवाजलाय का
ब याय लागलाय माझझा आवाज येत काय
काय नाही बसले
हॅलो.
ते पण झाला काय?
नाही नाही अजून करायचंय आत्ता सात वाजला थोड्या वेळान करायचं.
आहो
तुमचं?
तुला घर आवरून आलेलं असतं राहलेला स्वयंपाक सासुबाई करतात. आज काही जरा पाहुण्या आलते तर त्यामुळे काय झालं नाही आवरायचं करायचं.
हा हा
दुपारी गेल्यापसून त्यांच बसली
हम्म
झालं मेडिकलच्या टाईमला काय केेलो नाही आलोय तसं
हा हा मग कधी पासून येताय तुम्ही?
मी पाचला येतोय आणि संध्याकाळ मग आठ वाजता बंद करायचं.
हा हा आणि मग सकाळी पण येतंय.
सकाळीदहा ते दोन असत.
हम्म हम्म
दुपारी म्हणजे हॉस्पिटल अटॅच आहे ना मेडिकल
हम्म हम्म
हॉस्पिटल बंद केल्याने मग दुपारी बंद करायला लागते.
हा हा
काय दुपारचं एवढं काय पेशंट नसतातच त्यामुळे बसून तरी काय करणार?
होय होय दुपारच एवढं कोण असते. त्यापेक्षा घराकडे जाऊन काहीतरी कामं होत्या.
हा तेच ती दोन तास जरा विश्रांती घेऊन काय तर घरातला आवरून परत यायला येते नाही आणि
होय.
कॉलेज पण चालू आहे
काय ते?
तुझं कॉलेज काय चालू आहे काय म्हटलं?
होय कॉलेज ते न चालू आहे की माझं आता उद्या परवा सुट्टी हाय
हा हा
मग गावकड आले
हा हा गौरी गणपतीच्या वेळेला ते ना असणार सुट्टी.
होय असते की पाच दिवस आपलं घरातलं गणपती जाऊपर्यंत असत्या.
हा हा.
तिथे ना म काय नाही तिथन चालू होतय
मग पाच दिवस. पाच दिवस कधी संपतात ते कळत नाही.
होय तेच की काय गणपतीचा अस दिवस सप्त्यातलं गेलं की
गणपती काय कधी येतोय आणि कधी जातोय काय समजत पण नाही रोजची गडबड असते जा
हम्म हम्म तुमच्यात पण पाच दिवसाचा बसवताय?
आमच्या पण पाच दिवसाचा
हम्म हम्म एांच्या ते दीड दिवस ते ना असं ते नासते ना.
हा ते ते असे तशी आधीपासून त्यांचीच पद्धत असतील तस मग त्यादिवशी मोदक असत्यात तथे
नाही पहिल्या दिवशी तर काय मोदक फिक्सच असते. दुसऱ्या दिवशी मग खीर तिसऱ्या दिवशी काय तर गोड करायचं दुसरं चौथ्या दिवशी काय मग गौरीेच असतेच ते नेवहे ते कायतरी
ह् ह आमच्याकडे पहिल्या दिवशी खीर असते.
हा हा आमच्यात पण शक्यतो म्हणजे कस हे होईल तस करत ते ोडा जर वेळ असेल त्या दिवशी करायला तर मग ते करते.
हा पहिल्या दिवशी मोदकच करत पण आमच्याकडं काय हे आ त हिंच्याकडे पद्धत आहे म्हणा जशी पहिल्या दिवशी खीर करायचं
हा हा.
त्यामुळे मग पहिल्या दिवशी खीर करते मग दुसऱ्या दिवशी मोदकते नसत.
हम्म हम्.
म्हण कोळ अस
इपय ते?
मंडळतेन जवळ क नाही म्हटलं तिथन?
होय होय आहेत की भरपूर आहेत. होय घरातलं करायचं आणि मग तिकडं जायचं. तुमच्यात कस तुमच्यात पण तिथं असतील की.
आमच्यात पण आहे ना जवळच घराजवळच आहे
हम हम.
आम्ही पण काय घरातली आरती करायच मग मंडळात जायचं
हम्म हम्. घर पडते ते ते ते असल्यामुळेंच खरं आहेय असं वाटते
होय कल्याशच मजा येत नाही मग तिं क स्पर्धा त्या ठेवत्या काय तर गौरीच्या वेळेला गौरीचे हो गौरीची गाणी हे पण चालू असते ना
हम्म हम्म मग गौरीच्या वेळेला कस तुमच्यात कसं काय करतात
त्याला काय आम्ही कस करताय गौरी सगळ्या मळ्यातल्या सगळी जणी मळ्यात रायला म मळले सगळेजणी एकदमच जातय गौरी भरायला
हा हा
मग सगळीऊन गौरी एकदमच भरून आणायचं आणि भरून आणल्यानंतर पहिला आम्ही सगळे मंडळाचा गणपती असेल की नाही तिथं सगळ्या स्टेज वर नेऊन ठेवायच गौरी
हा हा
म जरा थोडा वेळ खेळायचं करायचं म आणि परत तिथथं भेट झाली ना मग गौरी आपापल्या घरी घरी घेऊन जायच
हम्म हम्म
मग आम्ही गौरी घरात ठेऊन मा आणि
म्हणजे तुम्ही म लवकर घर लवकर घरला घेऊन येत नाही काय गौरी
नाही पहिला मम्ही मंडळाच्या गणपती जवळ नेऊन ठेवतोय सगळ्यांच्या गौरी आणि मग तिथनं उचलायचं आणि मग आपल्या घरी घेऊन जायचं असं करतेय
हा हा
अ सगळीजण गौरी आणायला जाताना वादवद करत ते न त्या त्यामुळं छान छान वाटते
मग तुमच्यात ते मूर्तीत आणि पुसतात काय तसलं
नाही नाही उभ्या मोहरी नसतात आमच्या
हम्म हम्म
ह हथ भरलेल्या त्यात असत्या तुमच्याकडे उभ्या
नाही एकेकांच्या आमच्यात शक्यता असं एवढं काय कुणाच्यात नसते एका दुसरंच घर असं एवढं कोणाच्यात नसते आता कोण एवढं करते
हा त्यांचं लई ते साडी नेसवायचं मुखवटे घालायचं त्याची तयारी हा त्याची तयारी भरपूर करायला लागते
होय होय त्याचे दागिने वेगळ असते आत ख छान असतय ते
छान असते पण तस तयारी भरपूर असते ते काय काय समोर सग मांडायला लागतय
होय पहिल्यापासून ती प्रथा असली तर मग काय वाटत नाही
त्यांच्याकडे आधीपासून चालू आहे त्यांच्याकडेच ते आहे
हो आमच्यात तर आमच्यात पण काही तसं नसते सोडा
हम पोरी भरून कसं आणताय जवळच आहेय तथ ना काय
होय थोड्याश्याच अंतरावर जायच सगळेजण मिळण्यात जातोय इथलं गल्लीतले तेण जायचं तिथं मग तिथं सगळं ते गौरीेच धुवायचं कळशातात भरून तिथे सगळी पूजा करून तिथं आणि आरती करते मग तिथून घेऊन घरात यायचं घरात येऊन आणि मग घरात पण आणि आरती असत्या
हम्
मग नंतर ना ते गणपती पशी ठेवून त्यां सगळं प पुजायचं आणि दुसऱ्या दिवशी आणि ते काहीतरी सोपात वगैरे त्यांनी पुोसतात ना.
हम् हम. हे गौरीची पान उघडणी करायची.
हा होय ते असते संध्याकाळी
आमचं पण करतच आहे परत उलटी मांडायचं त्याच्यावर ते असं काय काय वाजवून काय काय करतात की
हा ते गाणी तर म्हणायला लागते ना त्याच
आणििकण काय म्हणत सासूबाईना येतच तेवढं काहीतरी येतंय वाटतं.
हा हा होय आता कुणाला काय येते तसं ते
आधीच्या बायकांना येत होत्या गाणीत ना आताच्या खुणाला काही येत नाही.
हो आता काय सगळं मोबाईल व रेडीमेड आहे.
हो.
नसता टाकायच पुरुषता
हा माहीत असलेलं वेगळं नाही जुनी काणी हे मोबाईल वर येतात हे नवीन आपताचच
् ह होय होय.
आणि त्याचा अर्थ हे सगळं ते जुन्या लोकांनाच माहिती
होय होय.
गावाकडे कोणकण असते मग
काय इकडं आजा आजी मम्मी पप्पा भाऊ मी हेच के. हॅलो.
हा बोल.
हॅलो.
हा बोल क.
हा आजला
माय आन
ह हा. ते पाऊस आहे ना त्यामुळे रेन चालली जरा सारखं सारखं.
हा ह कोण सळी ते क
म्हणजे मगं थोडं चालतं आता काय नाही आता थांबले पण तस वा. वातावरण झालेय ना.
हा हा तकड पण काय झालाय जरासा. आता काय नाही वातावरण झाले आणि शांत सकाळपासून पण आहे बऱ्या पिकबाऊस
हा तेच की जरा जरा असं हा असं पूर्ण अस मोठा असं काही नाही.
हा इकड पण तसच आहे मोठा काय नाही पण बारीक चालू आहे झा. वे ना.
ह मोटाझ झाला की जरा बर पडतव ना.
माझे थोडे दिवस कायच नव्हत नाही पोच
होय पहिला सुरुवातीला केवडा पडला. त्यानंतर ना मध्ये होय. कती नॉनस्टॉपच पडलं त्यावेळेला
् मग म्हजे शांत झाला तो शांत.
होय होय ऊन पडलं ते पूर्ण ऊनच पडलं आणि आता आणि दोन दिवस झाले हाय जरा
स सुरवातीला काय पाोसाय लागला म्हणून सगळ्यां सगळ्यांनी पेरण्या वगैरे करून घेतल्या.
होय होय.
जरा लागलं आहे आता जरा आलं असेल सगळ्यां
हम्म होय चालते ठेव काय मग
हा हा ठीक आहे.
ठीक होत कस काय बोलायचं काही